हा बोलायच
हा मग मी काय म्हणते होते तुम्हाला मला ती कोकणची लय हौस आहे म्हणजे ओड पण आहे मला तिकडच सगळं भाग राहणीमान तिकडचं सगळच च आवडतं मला वातावरण पण आणि मला कधी शक्य होईल तर आम्ही कोकणची ट्रीप करतेस सारखी सारखी का होईना तिथं तिथ तेच मला आवडते जायला
होय का
आमच्या घरातले म्हणतात सारखे सारखे एकाच ठिकाणी कुठे जातेस म्हणजे गोवा गणपतीपुळेला आलेलो पावसला हे सगळं रत्नागिरीच इथे अ मासे मच्छी चालेल आहे की कोकण भागातला आरेवारी बीच कार करली बीच हे सगळं माझं दोन तीन वेळा झालेय फिरून आणि घरातले लोक काय म्हणतात तुमच सारखं काय येत असता
तिला राहू दे
एकदा झालं झालंय म्हणताय नाही पण मला आवडते म म मन भरत नाही तिकड आल्यावर
हा आ हा आ हा हा होय य मी पण कधी गेले नाही सोडून जात ते गणपती पुळेला तेन
हा आ हा आ
कधीतरी ट्रीप काढायची बचत गटांची असं म्हणा लागलोय.
हा काढा की मग, तिकड तर तुम्ही बघितला असशीला की कोकण तुम्हाला इकडं यायला भारी वाटत असेल
हया साइड कधी बघाय नाय हे आमच कस ते कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर आमंच गावात येतय हे फक्त आमच्या गावापासून सुरवात हाय. म्हणजे हितनं पुढं भरपूर मोठा कोकण भाग आहे ही आमची नुसती सुरुवात हाय ताई करवीर तालुका आमचा
काय सांगताय.
होय होय राधानगरी पासून आतल्या साइडला आहे हा
हम्म हम्म हम्म हम्म तिकडचे अस असे झाडीई असे रस्ते असतात कच्चे ते अ
हा आ हा आ सगळे हा आ आणि हा आमचा तर ऐवढा दुर्मिळ, मी एक भाग असा होता म्हटला मी अक्षरशः माझ्या लग्ना दिवशीशी अशी रडत होतो. माझं नशीब एवढ्या असं कठे ह्याच्यात घेऊन आहे एवढं खरंच म्हणजे कोणत्या अशा सुविधा काय माहित नाही म्हणा गाडीच्या म्हणजे आता काय तर सगळी जातात सोडायला मग मि ना कोल्हापूर मग हा आणि त्यात माझं वय फक्त सोळा होतं लहान वयात माझं लग्न झालं आणि त्यातला एवढा काय अनुभव पण नव्हता आणि तेवढ्या लांब न इकडं असं कस करायच ह्याची पद्धत वेगळी सगळी आपली आणि ते जमीन आसनचा फरक आहे डिफरन्स भरपूर पुऱ्या सिटी लेव्हलचा नाही इकडला पण
काय सांगतय.
भरपूर जेवणात म्हणा राहणीमान म्हणा एकदम खेडवळ भाग हो प त्या गोष्टी आम् अडजस्ट करून आतापर्यंत आ माझ्या लग्नाला परवा अनिव्हर्सरीला नव्व वर्ष आठ, पूर्ण नववे वर्ष लागलं बघा.
चांगलं आहे केव्हा तरी तुम्ही लवकर ऍडजस्ट झाला.
होय झालं सोडा म्हण लगेच लहान वया झालेलं मुलं पण झाली त्याच्यानंतर औपरेशन पण झालं. व्यवस्थित झालं. हा मग नंतर बहिणीला आणलो माझ्या
हा त्या च निवांत असत्यात म्या कॉलवर बोलतय मी त्यांच्या सग
होय होय निवांत तिला काय नाही अजून मूल बाळ नाही त्याच्या त्याबद्दल त असते काय नाही माझ जर दवाखून दाखवायच चालूय.
हा नाही होईल की काय एव्हडी गडबड
नाही ये आहे. अ आपण म्हणतोय तस तला असं हे वाटतय नाही आता
हा बरोबर आपल्या आपलं किती केलं तररी वाटत राहते.
वाटतेच एक मातृत्व हायच ओ आणि माझी कशी मुलं माझ्यापेक्षा आणि माझ्या मिस्टरांपेक्षा तिच्या जवळ आणि तिच्या मिस्टरांच्या जवळ जास्त असतात म्हणजे मध जरा मा हा म्हणजे आमचे जरा हे जर घ्यायचो चिडके पण आहे जरा करत त्याच्यामुळे क त्यानी् पप्पांचे एकदम कधी असं विचारतच नाही पप्पा बापा कुठे गेले नंतर कधी येणार आहे नंतर काय फक्त... चुलत्याच्या आठवण आले की काय तर लागलं की चुलतला फोन करत्यात.. त्या ना त्या ना कधी ना डायरेक्ट आले की... मिठी माराय जातात त्यांनाच...
लाडाचय का तचल तर माया करत असतील ना...
अस होय होय लहान मुलांना... जीव लावल तसा असतोय..
हा...
हम्म.... आणि काय म्हणत तथ फिरलाय काी नाही कधी तुम्ही तिथल्या...
हम् इकड... मी कुठच बाहेर गेलेल नाही बघा आम्ही कोल्हापूरमध्येच तेवढं गेलोय बाकी असं इकडे... कोकण कुठच नाही बघा मी आता न आदमापूर आमच्या इथनं जवळच हाय काही लांब नाही... आता आठ नऊ वर्षातना आता परवा गेलो आदमापूरला आपण बाळूमामाला....
काय सांगायलाय म्हणजे मुलं घ्यायच्या आधी कुठे घ्यायलाच नाही....
पाच वर्षाच्या आतच ठरला झाला मला... मे होय जूनला माझी पहिली फर्स्ट अनिव्हर्सरी होती जूनला तरी.. त पहिला झालात देवराज..
हा...
हा... खरं झाली पहिला दोन वीस न..
हा किती सांगा पोर... पहिला..
किती शिट्या केलीस तीन चार किल्यात चार केल्या म्हणते..
त्याची भाजी कशी करताय हरभरे ढाळीची...
कशाची हरभऱ्याच्या डाहाळीची...
हा ते करतात की शिजवून कांदा घालून फोडणी... देतात बघा....
हरभऱ्याची डाळ...
होय....
नाही हरभऱ्याच्या डाळ नाही. करत आम्ही हरभराची डाळ आईच दळून आणून बेसून करते.. बेसनचे पीठ आणि हरभरा डाळ शिजवून पुरणाच्या पोळ्या...
हा रंगा दा कडून आलो.. शहाणा आहे ना आहेस की नाही मग शांत बस बस शांत बस... काखत घेतलं की नाही, हॅलो....
काय मागायलाय तो...
भांडा लागलाय बघा त्याच्या संग आणि त्याच्यामुळे सगळ्याचाच..
काय पाहिजे ते जरा कायतर द्या की... आवाज क्लिअर येत नाही....
हा ह...
अरे थांब रे बाबा जरा थांब... आधीच इथं ह्याला प्रॉब्लेम याय लागलाय...
होय... आता आणलय तुला बाहेर वाऱ्याला.. कसतरी काड....
ह हा हा...
उचलून...
पोरांच्या शाळेची तीन सोय आहे नवका मग तिथं
हाय हाय इथं का नाही पहिली ते चौथी पर्यंत हाय आता
हा
थोरल्या मुलग्याला जरा बाहेर घालायचं म्हणा लागलेलो म्हणजे खर ते पण काय झालं ह्याच्यासाठी मग जाणार नाही ना इथल्या शाळेत हा पहिला आता हा हा आत्ता पहिली ला गेलाय ओ
ह हा हा
मग ते एकमेकाचे ह्याने दोघं पण जातात त्यात मग दोघांसनी पण एकदमच बाहेर घालायचं म्हटलं. हा लागो पाठ आहेत ना, आता न्हवं ग नंतर घालायच होय होय वर्षाचा डिफरनस आहे बघा
म्हणूनच एवढं दंगा करतात, माझ्या मुलांच कसं आहे चार वर्षाचं अंतर आहे. मोठा आठविला आहे आणि छोटी मुलगी ती चौथीला त्याच्यामुळे तो थोरला आहे तो शांत आहे
मला एक वाट मी कुठेतरी पाप केले म्हणून पण मला मुलगी दिलेली नाही
नाही नाही असं नसते काय असं कुठं
सोडा मुलगी शिवाय कुठे घराला घरपण आहे काय सांगा माझे सीझरच आहेत ओ सगळी माझे एकाला तीन ते चार ऑपरेशन झाले अस सिजर त्याच्यामुळे की नाही त्रास मला भरपूर होत होता मि झाले नाही वाटत त इल का नाही माझं लहान वयाचंच लग्न झा जर पहिलं मला नव्वा इथले नवव्यात पहिल्या डिलिव्हरीच सांगतेय नवव्या महिन्याची डिलिव्ह सोनोग्राफी केली आणि माहेरला डिलिव्ह गेलो आणि गेलो आणि दुसऱ्या दिवशी स एकदम सोर्ट असं गोल असते क नाही एक साईडला अस तिर्क झालं मला ना हालचाल एकदम रात्रीत नाही एवडं कस काय पाणी त्यांना सगळं बरोबर होतं आणि अ मग मम्मी मला सकाळी चहा पण देऊ पिली नाही देऊ दिली नाही मला आपण पण पिली नाही सकाळी साडेसात ला वाजता आम्ही सांगली सिवल ला गेलो सांगली सिव्हलमध्येध्ये त्यांनी सोनोग्राफी केली त्यानी सांगितलं अ ऍडमिट करायला लागणार आईला पण धोका आहे आणि बाळाला पण धोका आहे म्हणून
कसत अच्या ना
पाणी रात्रीत ना अचानक एकदम कमी झालं का थांब जरा अचानक कमी झालं हा हा मग ते पण शिजल केलं नुसतच नववा महिना लागलेला ते पण शिजर झालं नंतर हा लगेच पाच महिन्या नििकडा आलो त्याच्यावर ते पण दुसरं पण लगेच राहिलं त्याला अजून वर्ष पण झालं नव्हतं
तुही डॉक्टर काय बोलल ना
त्यात त्या बोलले म्हणजे काही थोड बोल नाहीत मला कोरोना ख होत त्या काय मला काय कोरोना होता अत
तर पहिल्या मुलात आणि दुसऱ्या मुलात तीन वर्षाच अंतर पाहिजे म्हणतात
आंदर पाहिजे म ते हे विरुशांत बस म ते अ हा शिजर पहिलं पण असल्यामुळे हे लगेच राहिल्यामुळे ते पहिले टाकी माझी उस लागले हळूहळू ती जखम पहिली भरायला कि होय आणि त्यात कोरोना मला हा पिटल म कोण घेत नव्हत दिवाय पाटील म तुम्हाला कोल्हापूरमध्ये दिवाय पटे हॉस्पिट माती असल की मोठा हॉस्िटल पण तिथ मला ट करून घेतलं कपडे चेंज केली म्हणजे सगळ्या हातल्या बांड्या त्यांनी काढल्या त्यांच्या सुय सलांसाठी सुया लावतात का नाही त्या पण लावल्या त्या सुया लावल्यानंतर आधार कार्ड मागितलं त्यानी ब त्याला तुमला वाटे सराला म मारल्यालात पट्ट घरात त्याचा अभ्यास घेतो तुझा अभ्यास कर
त्याला असला बसवायचं थांबा कर
हा करा करा हा करा
ह